ह
हा हॅलो ह काय करायलाय?
काय नाही बघ बसलोय. तू काय करायलास?
काय नाही बाबा मी पण बसले चहा पाणी
हा चहा पाणी झाला की पाऊस?
पाऊस आहे की. तुमच्याकडे?
हा आमच्याकडे पण आहे कि मोठा आहे काय? लहान आहे.
बारीक पा लागलाय. अजून तर काही नाहीये एवढा मोठा. हम्म
जाऊया धबा बगायला.
बघायला जाऊया की कधी काढताय ट्रिप मग?
चल उद्या सकाळी जाऊया
जाऊन जाऊ जाऊ जरा थोड्या दिवसाना काढूया की म्हणजे आता कसं मुलगीला तर सर्दी झाली हो आणि थोड्या दिवसाांनी काढले, की बरं पडते.
असं दे की आता काय चार चाकीन जायचंय.
जायचंय सोडा खरं जरा तिला सर्दी झाली. हो जरा कमी तर व्हायला पाहिजे सर्दी मग आणि परत जास्तच होणार नाही. घालायच सोडा औषध तर चालूच आहे. घालायचं
हा काय सोडून जावूया की मग.
बघूया तिला ठेवून घ्याला पर राहायला पाहिजे. किती तेवढा वेळ दिवसभर लागणार आपल्याला नाही राहणार.
हा हा तिच्या पप्पांच्या जवळ त्यां राहणार नाही काय?
नाही.
हॅलो काय म्हणते ती येणार म्हणाल्या.
हम्म येनार म्हणत्या.
मला मला कुठं सोडून चालाय म्हणाल्या काय?
हा मला कुठे सोडून चाललाय म्हणाल्या.
हा म्हणजे करतेय वाटत. तिला पण तू काय बोलल्यास ते हा मग ति तू काय सोडून येऊ शकत नाहीस. कि तिला
होय होय याहीच होत नाही. मला मग थोड्या दिवसांनी काढायला पाहिजे. असं होय होय तसच आहे. तिला सवय आहे जरा फिरण्याची
होय मुलगा कुठे गेला मग?
मुलगा आहे की, तो मम्मीकड आहे.
होय हा राहतोय. हा हा शाळेला जातोय का नाही?
होय जातोय जातोय. शाळेला तुमचा मुलगा?
होय आमचा पण जातोय की
कुठं घातलाय त्याला
हा तो पण जातोय. इंग्लिश मीडियम ला
हा हा म्हणजे गावातच घातलाय काय?
हा तुमचा कुठ मग
आमच्या गावातच हाय.
होय, जाता का रोज?
हम्म, होय रोज जातोय.
हा-हा, शी पण जाते काय?
नाही-नाही, ती अजून लहान हाय.
हं, बोलायला लागले की काय?
होय बोलत्या.
हं, या-या म्हणाल्या?
व्हय-व्हय, या, या म्हणाय लागल्या.
का शाळेत जातो म्हणाल्या?
काय शाळेत जाते वं लवकर, बसलेली परवा असं सहज नेलेलं तिला बसलेली शाळेत, घसरगुंड्डी पण हाय त्याच्यावर खेळत बसलेली.
खेळत बसत्या मग ते लहान मुलांच्या सोबत बसता ना त्याला लहान मुलं आवडतात वाटत.
होय- होय, आवडतात.
हं, त्यामध्ये लहान मुलांच्या वर बसले असेल. खेळ-खेळ खेळ वगैरे आहेत कि नाही शाळेत मग?
होय आहेत-आहेत.
होय, हा त्यामुळेच बसले असेल. मग बसवायचं रोज जरा जाऊन? ते तर आहेच की तेवढं पण जात जर सवय होती की.
होतय सोडा खरं कसं अं कायम त्यांना आता पुढं शिक्षणच आहे. चार वर्षानंतर न त्यांना शाळा हे शाळेत घातलं की मग परत त्यांनी जो पर्यंत शिकतं, तो पर्यंत शिक्षण करायलाच पाहिजे. त्यामुळं लवकर काय आता हाय त्यांचं ते वय जे खेळायचं तेन आताच खेळायला पाहिजे कि. हम्म. मग ते परत दबाव पडल्याने होतय नी शिक्षण-शिक्षण.
हा, कधी येणारेस मग गावाकडे?
येणार आहे ते उद्या, उद्या येणार आहे.
होय, किती दिवस आहे सुट्टी मग? सुट्टीला गेलेस ना? हॅलो. हॅलो. हॅलो.
हॅलो.
हा सुट्टीला गेल्यास नं?
सुट्टीला होय अनी ट्रीपला गेलं की, मी मला सुट्टीला हीकड यायलाच पाहिजे नी मी एकटी असल्यामुळे तिथं.
हा-हा, मग किती दिवस जातेस? किती दिवस राहणार आहेस?
उद्या येणार की रात्री उद्या ते नी येत्यात ट्रिपवरून.
हा-हा, मग तुला नेत नाहीत काय ट्रीपला सोबत?
ट्रीपला तेन्ही भा डेकरू असल्यामुळे मला कस नेणार नी. ट्रॅव्हल्स आहेत आमच्या.
हा, मग काय स्वतःच हाय काय?
होय स्वतःच्या आहेत. दुसऱ्यांच्या पण म्हणजे, ट्रॅव्हल्स वर जातात.
हा हा. मग बाहेर असतात वाटतं दहा, दहा दिवस, बारा, बारा दिवस.
होय होय बाहेर असतात की. आता जाणार आहेत परत आणि गिरनारला जाणार आहेत. आठ दहा दिवस. होय.
तुम्ही तर, तुम्ही, तुम्हाला कधी नेतात की नाही घरातल्याना?
आम्हाला नेतात कि. आठवड्यातन एकदा कुठं तरी असतंय, महिन्यातन असतय. स सिजनेबला कुठं जाय, जिथं आता धबधब्याला वगैरे जायचंय. बघूया आता, कधी जायचंय? हा.
घेऊन जातात तुम्ही पण-
नाही नाही छोटी पण आहे की, तवेरा पण होती आमची. तवेरा पण घेऊन जातोय. किंवा दुसऱ्यांची मित्रांची वगैरे कोणाची तर हा बारकी स्विफ्ट वगैरे असली तर घेऊन जातोय.
हा हा छोटी गाडी पण घेऊन जाताय व्हयं. म्हणजे फॅमिलीच तेवढी जायची असली तर. हा. मग किती जण आहेत फॅमिलीत?
आम्ही हाय कि, आम्ही पाच सहा जण हाय. सासू सासरे, दीर हा. मग तेनी कसं आमचं घराचं बांधकाम चालू आहे, त्यामुळे तेनी कणी गावात येऊन राहिलेत. हा आम्ही कसं आम्ही- पहिला जिथं रायचो तिथंच हाय तेनी -
होय ते बांधकाम असेल, तर पण पाणी वगैरे मारायला लागतय नी.
मला कसं दोन्ही लहान मुलांना घेऊन यायचं होत नाही नी, लांबून ते इथन चहा- पाणी वगैरे करायला, म्हणता ना गावातच येऊन राहिले. जरी पण कोण नसले तर गावातल्या गावात मला करून देत- येतंय तेनी. हम्म त्यामुळं च की.
हा झालंय का बांधकाम अजून केवढं आहे?
नाही आत्ता खालचा फाउंडेशन झालाय, परत अजून हाय - पुढचं आता हे भिंती चढवणार आहेत.
हां हां. हां मग अजून किती म महिने लागणार?
अजून लागेल, भरपूर दिवस लागणार. काय गवंडी लवकर येत नाहीत.
होय. मग असं हे करून दिलाय काय, स्वतः घरनं करताय?
नाही खंडून वगैरे काय दिलं नाही, स्वतः घरनंच करतोय आम्ही. म्हणजे पैशाची जुळणी होईल तसं करतय. हा इंजिन. आहे, आहे सांगितलंय त्यांच्याकडनं सगळं- प्लॅन घेतलाय. फक्त आपल्या म्हणजे आपल्याकडे पैसे कसे येतील, तसं मग चालू करते काम.
हां.
असंय. मग खंडून दिलं तरी पण तेच होतंय, असं पण तेच होतंय. त्यामुळे कसं जरा स्वतः घरनं जर
हो घरनं कसं पैसे असतील, तसं करायला येतंय ना. हॅलो हॅलो.
हो रेंजचा प्रॉब्लेम आहे का काय? आवाज येईना की.
होय, होय. रेंज येत नसेल इथं.
हां तेच कुठला आहे सिमकार्ड?
एरटेलचा हाय, एर, एरटेलचा हाय, एअरटेलचा.
एअरटेलचा हाय व्हय, हां मग रेंज? प्रॉब्लेम हाय काय थोडा?
प्रॉब्लेम हाय बहुतेक आज जरा.
होय आज वाता होय, सकाळपासून वातावरण जरा हे आहे नही, ढगाळ आहे म्हणून होत असेल.
होय, होय.
हां, हां, हां ढगाळ वातावरण असलं तरी पण हं, हे होतंय नई, रेंजचा प्रॉब्लेम येतोय.
मग काय स्वयंपाक केलाय काय नाही?
ये नाही एवढ्या लवकर नाही करत, सातनंतर.
होय का?
हां, होय वेळानं कोण येत नाही लवकर.
हां हां.
घरी आणि कशाला एवढं लवकर करायचं, गरम- गरम करायचं सातच्या पुढं, हम्म होय. होय थंड खायला नको होतंय. आणि जात पण नाही ते, गार झालं की.
की जात नाही.
होय, त्यामुळे गरम -गरम आल्यानंतरच भाकरी करते.
होय, होय. आणि काय मग, तब्येत वगैरे बरी हाय?
हो आहे की, आम्ही पण जाणार आहे उद्या ट्रीपला. तेच येतीस काय विचारत होतो? हं.
नाही जाऊन या, जाऊन या आता कसं मुलगी जरा आजारी पण हाय आणि अचानक म्हटल्यावर आता काय हुणार नाही सोडा. परत एकदा ट्रिप काढा मग जाऊया आपण.
आम्ही पण असंच अचानक चाललोय.
हां, हां.
हां कपल, कपल चाललोय.
होय काय?
हां मग, होय आता ते पंढरपूरचं हे चालू हाय ना, आषाढी एकादशी
आषाढी एकादशी, हां वारीचं.
हा, मग ते आता वारीच जाताना हे करायचं दर्शन करायचं आणि अक्कलकोटला जाणार आहेत. आमच्या पलीकडच्या ताई हाईत त्या अजून बघितल्या नाहीत म्हणा. अक्कलकोट, म्हणून आम्ही अक्कलकोटला जायच चाललय.
हा, हा चालते, चालते.
त्या अजून बघितल्याच नाहीत म्हण अक्कलकोट. हा, मग त्यांना ते दाखवायला न्हायच हाय. अक्कलकोट, मग त्यांचे आई -वडील आम्ही दोन गाडी घेऊन जाणार हाय.
हा, हा.
हा मग, आमच्या गाडीत थोडे, त्यांच्या गाडीत थोडे असं जाणार हाय.
हा, हा चालतय की.
हा मग मुलाना पण सुट्टे नाही उद्या रविवार ह आता वारीचे दर्शन होत ते वारी कसं आहे मुलाला दाखवायला पण हे होते नाही दाखवायला येतेय होय गेल्यात वाळांच्या दर्शनाला हा
काय दरवर्षी जातात सोळा त्या पालखी दर्शन ला
हो पालखीचा दर्शन जातात आपल्याला मला कुठे जायला मिळत ते तस दरवर्षी या वर्षी होय आणि आमच्याकडे काय या आधी गाडी नव्हती त्यामुळे कुठं जात नव्हतो आता गाडी आहे म्हणून जातो हा असले तर आम्ही पण मोठी गाडी करूनच जातोय सगळीच जन पण मोठी गाडी मिळाली नाही आम्हाला तर मग छोट्या दोन गाड्या घेऊन चाल्लोत हा
चालतय आवरा आवर मग
होय स्वयंपाक पन आवरतो की ये मग दोन दिवसानी
होय होय येते की आल्यावर भेटते का
होय आल्यावर भेटूया की हा फोन कर आल्यावर
होय होय करते करते
हा चालतय आणि काय मग हा चालते की
हा हा
हा हा ठेवत
ह
का आ होय
रीकाम आहे